हॅलो हला काय पहिला केलो काय आवाज येइ ना म्हणुन कट केेलो
माझ्याकंड माझ्याकंड पहिला कॉल उचलला नव्हता
हम्म.
आणि नंतर अंबा निरर वरून बस झाला.
हम्.
हम्म.
हे रेकॉडींग असतय तेंच्याकड.
बहुतेक म्हणजे असं ते सांगितलं पहिला व्हिडिओ ऐकलेला त्याच्यात त्यांनी सांगितलेलं
काय?
आवाज घ्याले अस काय माहिती काय होतय
मग ते एआय त्याचं ते बघत असेल हो
असू शकते. मी पण ते सगळं व्हिडिओ ऐक ऐकलो नाही भक्ती न वा ऐकलेली आणि सांगितलले.
हम्म.
हा जाला काल. दहा मिनिटाचा काय व्हिडिओ
हा हा.
बिन बघाय ना
हम्म. ह्यात दहा मिनटाच्या वर बोलायला असते.
नाही आ दहा मिनटं बोलतय दहा मिनट आता अकरा सेकड झालं त कॉल कट करतो.
हीच किंमत दहा मिनिट हजारावर कायय तू काय म्हणालतस?
हम् नाजियांला पेश येत जा चार.. कॉल केली ति त्याच तीनशे रुपये
चार कॉलचं फक्त?
होय. चारच कॉल केलं ना जयंतीने
मला मला मिळाल नाही अजून माझा हे चौथा कॉल आहे. मला पाच कॉल करा म्हणते.
ते म्हणतय य तेे कम्प्लीट झालं की अजून पाच येते अजून पाच येत असं येते खर.
मते पैसे कोन भरणार?
मिळतात किती टास्क तुझं सबमिट झाल्यावर मग पैसे मिळतात.
घंटा रे. कराय नाही सोड एवढे द झालं.
मग माझं पण त्याच झालंय त्या दिवशीच केल कॉल तेच ऐक मला केलं वेळ मिळाला.
मला परवा कुठला तर मुलगीचा फोन आलाता सांगितलं का तुला?
कुठल्या?
कोण तरी ती मला फोन केली म्हणली कार्या ॲप बद्दल बोलायला फोन केलता मी म्हटलं मी आता बिझी आहे हॉस्पिटल मधे आ पन म्हणली आता फ्री आहे. काय नाही म्हणलं मी फ्री नाहीये. काय कामात आहे तर म्हणली काय नाही ते कार्या ॲप च सांगायला फोन फोन केलेला. मी म्हणलं मग फ्री मला माहितीेये कार्या ॲप च काय मला वाटल ते कार्या ऍप मध्ये काय युज करायचं ते सांगयला फोन केलेलीअसल नंतर फोन ठेवताना म्हणते मग परत फोन करताना कार्या ऍपलाच करा मी म्हणलं कशासाठी तर म्हटलं ते दहा मिनिटं बोलायचं त्याच्यासाठी. हा म्हणल.
हम्म मग केलीस परत?
न्हाई.
मला करलं की नाइ.
काय?
काय नाय.
तिला करायला पाहिजे फोन?
करल की नाही माला.
पाठव की नंबर करते.
मी नाय बाबा ती घराते.
ग्रुप वर कोणाचा पण नंबर घेऊन कोण कोण फोन करतय.
पोरांचं कोण आलं नाय नवत ना?
न्हाई.
हुं.
परवा एका पोरग्याचच आलत. पोरी पोरीनाच करतात.
तेच सांगणारे पोरांसनी बी करा म्हणाव. चांगल वाटतंय कि पोरास्नी.
काय.
मला नाही माझ्या मित्रास नि सिंगल आहे पिस निघयचा.
त्यांच्याकड कार्या ॲप हाय.
एक एक मित्रांच्या कड हाय की त्यात ग्रुप मध्ये पोर आहेत की.
तुमच्या वर्गातल्या मुलांनी केलंय केल असलं की.
वर्गातल्या मुलांनी व्हय की सांगालोय नव्ह माध्या आहे, झिपर आहे आणि कोण तर असेल.
मी काल परवा दिवशी तो फोटो पाठवलेला पण नवरा नवरी चा तुला तो हिचा होता तो वैष्णवीच्या बहिणीचा होता.
ह वाट
कोण तेच ओळखत काय बघु म्हनून पाठवलं तेस
लग्नं झालं होय.
साखरपूडा.
दोनू मला म्हणलेलं हम् तस ह मला काय म्हणलेला मला भरत्यानं सांगून ठेवलाय लग्नाला जायचंय दोघजन जायच.
मग.
त्याला काय बोला नाय भावा होय म्हणलं सुट्टी मिळाल तर जाणार म्हणलं दोन तीन तास चालू करणार हाय म्हणल एक तारखेपासन.
कुठं हाय तुझं लग्न?
काय माहित. बघा
साखरपुडा आहे आज, खरं हिला कसं काय? हिला कसं काय सांगणार लग्नाला?
चांगल हाय.
हम्म.
येल इकडे तिकडे बोलाय नंतर बोलेल बाकी का आपली त नको, आता यावर बोलायला नको साध्या फोनवर बोलत हम, प्रथव्या बद्दलच आहे.
हम.
बघ ना सगळे रेकॉर्डिंग करत असतील काय सांगता येत नाही.
ऐकू देत ऐकलं तर, काय बोलालय आता? मी इथे कॉलेज बघालतो. के आय टी कॉलेज तर काय दिदी नको म्हणाल्या.
वारणा युनिव्हर्सिटीच बघकी मग त्यांची वेगळी सी ई टी असत्या नव्हं.
बाय. बघायला काय नाही तो मिळायला पाहिजे ना, आपल्या कडे थोडीच असत ते कॅपराऊंडला जे कॉलेज मिळल ते घ्यायला लागतेय.
असं म्हणणा मी तिथच मिळावं असं ट्राय कर असं म्हणालोय म्हणजे तुला कम्फर्टेबल असल
बघु काय होतंय के आर टी नको म्हणली दीदी कारण, ते लांब हाय जरा. परत न्यू कॉलेज एक बघ म्हणलेली तेच की पुढं हाय, युनिव्हर्सिटीच्या पण लय पुढं हाय. न्यू कॉलेजात बघितलं.
हम.
मग ते तर मला न्यू कॉलेज कोल्हापूरमधलं.
हम्म.
खर त्यांचं पण हेच हाय तिथं म्हणजे ऑनलाईन पण मला दिसलं की तिथ एम सी ए नाही हाय.
फोन लावुन विचारायचं.
बसतो आता. कॅपराऊंड ह्या महिन्यात शेवटला रजिस्ट्रेशन हाय वाढत.
हम्म ह ह हह हह ह
बघु आता काय होतंय आपला मिळते काय माहित
बघता बघता होतयात दहा मिनिटं
वाव
अब्यान तीसच्या वर नेलाय
आवडाय तेच दहा दहा मिनिटाच
ऊन कुठाय सावली हाय न्हव काय म्हणलास?
तीस मिनिटं बोलण्या पेक्षा दहा दहा मिनिटाचा तीन कॉल झाल असत
तीस मिनिट नव तीस कॉल पूर्ण केलाय
होय एवढ कोणाला केलाय
परत परत
हम्म
हम् अभ्या बी हळूहळू पहिला आकडाबिकडा लावत होत सट्टा लावत होतं. आता बंद केलाय. म्हणून असल्या याच्यात पैसे का काढाय बघतोय
हम्
असुन तिकड काय करायचय अपल्याला
हॅलो
हां
बोल की
का म्हणाल्यास.
काय नाही पट्टी बॅलर वर टाकायच नई काय अस तस
झालं दहा मिनिट मी करू
थांब अजून
अता तुला ते कवेश्चन येणार
बघु कवा मिळात्यात.
काय क्वेश्चन?
हॅलो
हा त्यो.